हा येतोय का? आवाज ताई हो हो येतोय अ हो हो झालं का चहापाणी.
हा चहापाणी नाही अजून तुमचं झालं?
नाही ना म गरमी ना इथे मग थोड्या वेळाने कराय
हो हो आणि कसय एवढ्या गरमीत असं म्हणजे चहा वगैरे काही घेऊ नाही वाटत
हो ना आणि असं पण मी घेत नाहीये. पण घरातील घेतात ते दूध वगैरे घेत ते ह्या वेळेला दूध असं लाडू वगैरे गेलोच काय लिक्विड, बिस्किट्स वगैरे ते घेते पण असं चहा नाही घेत
चहा नाही चहा य गरम म्हणजे ते वेगळच वाटत आता गरमीमध्ये चहा घेताना पण एका एकेकांन ची सवय असते एकेकांना चहाशिवाय अस म्हणजे हेच होत नाही
हो ना
केकांना आमच्या घरी कस मी आत आता म्हणजे एकटीच असते ना त्यामुळं अ हे आल्याशिवाय तर मी चहाच करत नही आणि स्कूल मध्ये कस वेळ निघ गुण जातोय पाचपर्यंत काय चहा वगैरे काहीच आठवत
हं
म दुपारच्या अशी चहा घेतच नाही घरी आल्यानंतर मिस्टर तर सहा वाजता साडेपाच सहा वाजता तेव्हा चहा वगैरे त्याच्यासोबतच घेते मग आणि एकटा असल्यानंतर अस त म्हणजे आपलं आपलं असं करून खाय च स हेच हो रा होतच नाही, इच्छा होतच नाही कशाला करायचं एकटीसाठी ह
होय हूं हाय होय ना हूं हो ना काय आता तुम्ही मग स्कूलचे किती ते किती जात म्हणजे पाच संध्याकाळी सकाळी
हा सकाळी आमचं पाहुणे दहा ला असते पावणे दहा ते साडेचार असतय
हाँ अच्छा अच्छा कोणते विषय घेता
माझा अं नाही अं मराठी आहे तिथला मंजे थोडा फक्त फिफ्थला मराठी घेते मी आणी त्याचा न तर मग हे अकॉउंटिंगच घेते मंजे आपल शाळेचं ऑडिट च असते ना ते पण मीच त्या
हा
हा मग थोडा वेळ तर टीचिंग क्लास अकाउंटिंग सांभाळायचं असं हं त्यामुळं मग ते जरा वेळ होता न स्कूल मधन यायला सगळं आवरून ही कामं करायची आणि मग साडे पाचला यायचं सकाळी पण लवकर हा डब्बा वगैरे घेऊन जात ते होय
हं अच्छा अच्छा म्हणजे एक ब्रेक असतो की
हा मुलांचा ब्रेक म्हणजे सगळ्यांचा असतो ना त्यांच्या सोबतच आपण पण घ्यायचं पण कस एक एकत्र वगैरे आमच्या इथ टीचर्स बसून जेवत नाहीत तसं नाहीये हा आ आ आपल्या आपल्या क्लास मध्ये बसू न जेवायचं
ओके अच्छा हं हं
तात ना
हा हो ना एकत्र आले की सगळी
जास्त तर आणि कस प्रत्येक क्लास मधे आपआपल्या टीचर्स बसायचं म्हणजे की एका मुलं भांडतात किंवा टिफीन सांडत तात काय पण करतात ना पाणी सांडतात प्रत्येक प्रत्येकाकड लक्ष देतच जेवल पाहिजे
होय ते पण आहे आणि लहान पोराना तर जास्त द्यावा लागत असेल
के जीे सेक्शन इतक म्हणजे भ हे कसं सांभाळतात तेच समजत नाही ते मुलं एक हा एक तर रडतच असतंय एक मम्मा मम्मा म्हनून ओरड ते हसतय. एकतर झोपलेल असतंय लहान मुलांची गंमत तेस असतयजल.
हो अता किती जास्त हाईत म्हणजे ह ह
नर्सरी आता-आता तरी भयानकच म्हणजे आता पहिल्यांदाच ते स्कूल ला येणार अस त्याात आपले स्कूल चालू झाल्यानंतर तेव्हा त्यांचा एवढा गोंधळ उडतोय. मुलांचा पण हां थोड्या दिवस तसंच होतय. त्याच्यानंतर ते जस म्हणजे खेळायला वगैरे लागले एकमेकांच्यात त्याच्यानंतर त्या मुलांना आवडच बनत जाते ती.
हो हो हो एकत्र म्हणजे थोड ते आईवडिलांसाठी पण ते दिवस नको होतात थोडे दिवस सवय नस
हा पेरेंट्स येऊन बसतात की, पेरेंट्स स्कूल सुटे पर्यंत तर एक-एक म्हणजे ज्यांचे जास्त जस अ राहत नाहीत ना एक-एक मुल आई-आई शि शिवाय राहतच नाहीत. मग ते पेरेंट्स येऊन बसलेलेच अस तात
हम्म
आम्ही तर म्हणजे प्री प्रायमरी ते आम्ही चालू केलेली. म्हणजे आमच्या इकड असतेच आमच्या उरला मग ते अडीच वर्षापासून
हूं हूं
इतकी ती रडत होती फक्त एक महिन्यासाठीच घेतल होत. ते
हा
म्हणजे त्यांना स्कूलमध्ये बसण्याची आवड निर्माण होण्यासाठी
हम् हम्म हम्
स्कूलमध्ये बसलं पाहिजे म्हणजे आईपासून थोडा वेळ ते मूल लांब राहिल्यानंतरच ते नर्सरीला जाणार
हम्म
हा त्यामुळं ते प्री प्रायमरी आम्ही एक महिन्यासाठी घेतलं होतं मुलं?? ऑफिसमध्ये माऊ माऊ काट काकत घे माऊ काकत सघे सगळ्या टीचर सांगित्या जे कोण मुलं रडतात त्यांना काकत घेऊन पूर्ण स्कूलमध्ये फिरत होतो..
अरे बापरेह हा ह किती फर हम्म हम्म बोला...
हे नाही ना......... की असं नाही एखादा मुलगा रडायला लागलाय त्याला ओरडायचं.... शांत इथ बस.. असं पण करू शकत... नाही लहानच ते मुलं आणि त किती म्हणजे मायेने अस माऊ काकत घे काकत घे एका तर मुलग... एवढी सवय झालेली माझी.. तो रडायला लागला की माऊ ऑफिसकडे बोट दाखवणार सगळ म हा त्या टीचर्स मला म्हणायला लागल्या....... काय हो तुमच्या शेजारचं आहे का काय ह मुलगा मी म्हटलं नाही कोण आहे मला माहिती पण नाही ये म्हटलं खर नाही तो तुम्हाला सारखा बोट दाखवते तुम्ही दिसला की माऊ माऊ बोट दाखवते म्हणजे कसं असतं ना आपण जशी मया लावेल तशी हा हा मया लावली तरच ते बाळ आपल्या जवळ.. पेनार....
घ्या.... हो ना हो ना एखादी मुलं पण तसे असतात ना की नाही बा एखाद्याला म्हणजे जीव लावला की एवढा लावतात कि परत त्या मुलांना म्हणजे नको वाटत कि स्कूल मध्ये असो किंवा आजूबाजू शेजार पण असो...
होय होय होय
कदाचत आता सवय झाली आपल्याला कि हा हे बाळ आपल्या घरात येते किंवा हा बाळ तर ते म्हणजे मुले मोठी झाल्यावर येतात की असं ते ए आवड झाली. की निर्माण नको वाटतात की हा बाबा तो काणी आला आज एक दिवस. काय झालंय? काय करतोय? दुखतय काय हो तर त्याला लगेच डोक्यात येत आपल्या की का नाही येत. ते लगेच विचरायला जातोय आपण काय. असं असतय त्या लहान मुलांच मग ते स्कूलमध्ये तर ज्यादा तर टाईम स्कूल भरपूर असते ना वेळ. त्याच्यामुळ तर त्या तुम्हाला तर
आणि करमत नाही मग घरी आल्यानं असं अता रविवार च वगैरे कस रविवारचं पण माझं कॉलेज असतं. ते म्हणजे एकदम बिझी से अ शेड्यूल असतय. मला वेळच मिळत नाही आ आता म्हणजे स्कूलला सुट्ट्या पडल्यात त्यामुळेच मी घरी आहे ते पण आता इंग्लिश स्पीकिंगचा पर्स लावला आहे. ते पण सकाळचं दोन तास जायचंच असं निवांत असा कधी वेळच स्मळत नाही.
हो तेच ना असं काय घरात तरी ते बसून बसून काय करायचं तो टाइम शेड्यूल आपल्या ते बिझी असलेल ते पण बर पड ते की हा वेळ भेट त्यातनी निवांत आपलं ते म्हणजे काहीतरी करत राहावं आपल्या जीवनाचा शोध इफेक्ट टाइम ते पण छान आहे. आपलं टाइमपास होऊन जातय सगळंच होऊन जातय आपलं
सगळंच होऊन जाते वेळ म्हणजे कसं स्कूल करत करतच इकडं बीएड पण चालू आहे माझं. अं हा म ह्यात याच्यातूनच माझं एम ए... पूर्ण केलं मी असंच.. स्कूल करत करतच मग एम ए पूर्ण केल्यानंतर आता बीएड ला पण घेत... बीए ड... तिच पन फर्स्ट इयर झालं आता सेकंड इयर मग आता ते करत करत पस मी अ इंग.... इंग्लिश स्पीिकिंगचा कोर्स पण करायला लागलेच. हम्म
म्हणजे दोन्ही आपलं हम्म दोन्ही मॅनेज होऊन जात...
होय.....
तेच ना....
सपलं हे..... आणि एक वर्षापुरतं? कसं पण आपलं कॉलेज पण आता पूर्ण होत त्ते.... तर आपल्याला कॉलेज व कॉलेज... जर वगैरे बघता येते ना?
हो ना तुमच्या त्या ते य आ सिनियर हे असतात नर्सरीला वगैरे मुलं किथ असतात म्हणजे का?
एक एका क्लासमध्ये आमच्यात एकाक.... क्लासमध्ये तीसच असतात. हा पूर्ण फी फ्त पर्यंत आणि सिक् हा सिक्स पासून अकॅडमी आहे आम...... ये इकडे....
ा अच्छा अच्छा अच्छा....... अस का ते ती म्हणजे..... तीच मुलं तरी म्हणजे ठीके पहिलीपर्यंत थोड ठी म्हणजे फर्स्ट ते ती म एल केजी यू केेजी मध्ये जरा अवघडच आहे ना त्या मुलांना पहिल्यांदा हँडल करायच.
म अ एका क्लासमध्ये दोन टीचर असतात आमच्या इकडे..
होय हा सगळीकडे दोनच असतात...... तेच की तरी पण तीस जणांना म्हणजे दोन कमी....
ह ह हा हो हो हा मग आपल्या हे हेल्पर असतात ना अंटी असतात ना स्कूल मध्ये त्या पण तिथ मदतीला अस...... ततच
हो ते पण आहे हं इंटरेस्ट दाखवत..... नाय तोपर्यंत स्टार्टिंगला थोडे जास्तच हे होतं ना हेकटिकच असत त्या मुलांना पण टीचरांना पण आईवडिलांना पण सगळं शेड्यूलच बिदरलेलंच असतय.
होय होय हम् हम् हम् सगळं सांभाळूनच घ्यायला लागतय.... कारण टीचरांच्या भरोश्यावरतीच तर मुलांना लावून देतात ना ते असं लांबून येतात मुलं स्कूल बसने येतात ना हम् हम्म.. त्यामुळ त्यांची भरपूर काळजी ती घ्यायला लागते.
अरे बापरे हो ना येता जाता हो ना येता जात अच् असच कि हं‌ म्हणजे ते मुलांना म्हणजे अ आमच्या इथे कसय अ की अ सिनियर केजी एल केजी पर्यंत ना दोन तीन वर्ष तरी आई वडील म्हणजे जेवढा वेळ मुलांना म्हणजे अ जेवढा वेळ पहिल्या स्टार्टिंगला जेवढे वेळ दोन तास असते शाळा दोन तास आईवडील असतात... अस अ आई वडील नाही आई किवा वडील दोघातले कोणतरी हां
हा हम्
असं का ठीक हा ठेव.